हा आवाज येते का म्हणता? नाही.
चहा झाला?
चहा झाला की तुमचा?
बास. माझ मी चहा पित नाही संध्याकाळचा, सकाळचा तेवढा पिते आता. ते पण कमी-कमी होत आलाय.
हा हाआमचा जास्त होतं आवरलं का जेवाण?
जेवण अजून स्वयंपाक करणार आहे मी आज. स्वयंपाक आता करणार. हो आता कर्नाटक. वेळानच करतोय वेळाने जेवतात पण आणि आता मी जरा बाहेर जाते बाळाला घेऊन. जे शेजारी इथं पार्क आहे बागेत. म तिथे जरा जाऊन अ बाळ जरा खेळते जरा फिरायचं पण होते माझं. हम्म तेलो. व्यायाम हा व्यायाम पण म्हणजे योगा करत होतो आम्ही तिथल्या लेडीज वगैरे मिळून. पण मध्ये पाऊस झाल्यामुळ भरपूर चिखल झाले. दारा हा आणि गेलेलोच नाही ना पाऊस आल्यामुळं. मग परत त्याच्यावरती आता गवत साचलंय, भरपूर गवत आलंय मोठं मोठं. मग तिथं हे फिरायला लागलेत म्हणे. साप वगैरे फिरायल्यात छोटे छोटे. त्यामुळे काही जास्त त्या गवतात वगैरे गेलेले नाही. बाहेरूनच ह. फिरलो थोडसं बाळ जरा खेळायला
त्यासाठी
होय मोठी जागा आहे. पन्ना राव म्हणजे अ फिरायला बाज बाजूने आहे. आणि मध्ये गार्डन आहे, मग त्याच्यात गव तुटले ना भरपूर. पावसामुळे जास्त हा.
लागले.
वाढलंंय फार.
मग आता योगा बंद केलाय काय?
ह आता योगा पण बंद केलाय. आणि त्या मॅडम घेत होते्या त्या काय आल्याच नव्हत्या कालपर्यंत. आ झालेल्या पण कारण बाकीच्या कोण लेडीज नव्हत्या. मम्मी एकटीच होते आणि अनेक दोन येत होत्या त्या आल्याच नव्हत्या त्यामुळं काय अ घेतलंच नाही बसून जरा पप्पा मारून फिरून. बाळासोबत मग खेळायला जरा मग आले.
हा हा चालतयं आमच्याकड अस काय म्हणजे योगा हिज असं काय नाहीये.
हा ह नाही स्वयंपाक तुमचा झाला.
आ माझं आवरलं. मीही म्हणजे लवकर करते, होय म्हणजे त्यासनी खाऊ घालून झोपलीत कि, मग वेळानं घातले कि, मग लगेच झोपतेतआठ- साडेआठ वाजता. कधी कधी दहा वाजलेल असत्यात. खरं झोपायला त्यास्नी, पण एकदा झोपलीत की कसं वाईट वाटतंय ना बिन जेवता जेव झोपलीत की.
हा हा म्हणजे मुलांसाठी लवकर करायला लागतय ते. नाही मग झोपेत न उठून खात नाहीत हो.
कधी पण झोपली तरी चालतेत.
माझंपण बाळ आज लवकर झोपलेला, झोप आलेली, जरा आज चोळून आंघोळ घातली. आणि सकाळी जरा लवकर उठला होता. त्यामुळे दूध पण थोडसच पिला. परत त्याला भूक लागलेली ते माझ्या लक्षात आलं नाही कामात. च्या गडबडीत ते अंगोळ करून आल्यावर पेंगा लागलाच. ते माझं तसं झालं आज, पेंगत पेंगत तर चरा चार घास खाल्ला. आणि झोपला आणि लगेच उठला अर्धा पाऊणं तासात. आणि परत हां लगेच उठला, परत थोडसं खायला घातलं. मग बाहेर खेळला जरा मग परत झोपलाच नाही. असं झालं.
हम्म. आमचा पण एक आजारी हाय, एक हाय खेळालाय.
खेळालाय हं मग नंतर पाच वाजता दूध पाजलं थोडसं. मग गेले बाहेर खेळायला बागेत.
हम्म.
तुमचा मुलगा दमवतोय काय लहान -लहान मुलगा दमावतो काय?
होय भरपूर. तो आजारी आहे तर त्याला मारतोय किती माहितीे का? लय मारतोय लय आज.
पण अजून दोन वर्षाचा व्हायच्या आधीच दमावां लागलाय केवढा, हट्टी पण झालाय भरपूर. आणि सगळ्यांच लाड
मम्मा फोन मम्मा फोनं.
हां हां आता तर तसंच करतोय. हम्म, फोन वाजला की आपणच घ्यायला पळतोय, नि सगळं बोलतोय. आणि घेऊन बोलतपण नाय, मला पण देत नाय, ते उचलायला आपणच बघतुय. तोपर्यंत मोबाईल फोन कट होतोय.
होय आमच्यात पण तेच झालंय. का आज मग काय स्पेशल काय हाय का?
आज आहे स्पेशल आमच्याकडं अंडाकरी करणार आहे. अंडाकरी.
कशी करताय ओ?
अंडी अं आणि खोबऱ्याचा मसाला करते मी, आमच्यात तोच आवडतोय एकदम बारीक. खोबऱ्याचा मसाला मिक्सरला तीळ आणि जिरं बारीक करून, म्हणजे तीळ आणि जिरं जरा थोडसं गरम करून बारीक करून घेते, हा बारीक करून घेते पहिला. ते वाळलेलं असतंय त्यामुळं मग परत खोबरं सुकं किंवा ओलं काय असेल ते. जे अवेलेबल असेल ते घेऊन थोडसं अ लसूण कोथंबीर घालून ते मिक्सरला एकदम बारीक होऊपर्यंत करायचं. असं करतो आम्ही आणि मग ते तेलात भाजायचं आमच्यात तो चिकन मसाला असतो आर येचा तो चिकन मसाला लागतो तो घालून पाणी टाकायचं असं करतो, थोडसं मसाल्यातलं वेगळं करतोय. सुक्क आणि आमटीचं असं वेगळ असं करतोय.
हा. आम्हीपण आम ती करतोय आम्ही, पण कसं करतोय माहिताय अ अंडी अ उकड अंडी उकडून घेतोय. आणि मुगाची डाळपण जरा थोडी उकडत टाकतोय, म्हणजे सेपरेट.
हां.
आणि अंडी हा
मुगाची डाळ?
हा मुगाची डाळ आणि त्यात हे कर फ्रेश अं म्हणजे ते अंडी सोलून घेऊन पूर्ण अशी कट करायची, बारीक बारीक बारीक बारीक.
हा हा हा हा.
जरासं म्हणजे खोबऱ्याचाच मसाला. म्हणजे कमी प्रमाणात कारण डाळ शिजलेली असते ना. डाळ पण एक चमचा शिजत घालायची लई घालायची नाही. जास्त प्रमाणात डाळ दिसलं असं घालायचं नाही. आणि अ हवेचा खोबऱ्याचा मसाला कांदा घालून जिऱ मोहरी घालून फोडणी भरायची, मसाला भाजायचा त्यात आणि ते अ डाळ घालायची. म्हणजे अंड्याच्या रस्स्याचं हे घाल मसाला घालायचा. णि हे करायचं अं ते अंडी घालून थोडं चटणी, मीठ प्रमाणात घालून
ते उकडलेले अंडी त्यात छोट् छोटे छोटे पीस करून घालायचे व्हय?
हां छोटे छोटे पीस करून घालायचे. असं करतोय ते पण छान लागतंय, कधीतर करून बघा. आम्ही कधी अ म्हणजे घटभाजी पण पातळभजी पण एकदमच करतोय.
हा हा, नाही नाही आम्ही का आमच्यात तसं नाहीत करत असं लागतंय ना मिस्तरांना सुक्क पण लागते आणि रसा पण लागतोय. बाकीच्याना सुक्क नसल तरी चालते, रस्सा चालतोय. त्यांच्या पुरत आता थोडस सुख करणार. फक्त मसाल्यातला. हा तस आम्ही हे करतोय करतोय बॉइल्ड फ्राय. कांदा आणि टोमॅटो घालून
आणि परतताना पण, छोटे छोटे छोटं कट करूनच.
हा तेच की अ छोटे छोटे पीस करून, ते बॉइल फ्राय करतोय त्याचा आम्ही. कांदा, टोमाटो भरपूर खालून नुस्त सुखं.
हम्म.
आणि मी पण करतोय. डोसा करतय की नाही डोस्यावर ते ऑम्लेट करायचं आणि त्याच्यावर टाकायचं ते पण छान लागते ते पण करायल
कसा पेपर डोसा?
नाही रेग्युलर डोसा करतोय ना आपण आपण ऑमलेट कसं करतोय तस त्यात कांदा टोमॅटो घालून. चटणी मीठ घालून हे करायचं. मिक्स करायचं आणि नंतर डोसा परत तव्यावर टाक टाकल्यावर की नाही. त ऑमलेट पण पसरायचं त्यावर त्याच डोस्यावर. आणि ते भाजायच दोन्ही बाजूने. ती एकदा रेसिपी ट्राय करून बगा. छान लागते. सॉससोबत खायचं, टोमॅटो सॉस.
आम्ही स्वस्त काय वगैरे काय खब नाही म्हणजे कधी केलं त म्हणजे आणत ना आम्ही ते जास्त करून राईसलाच.
हा हा.
नाही तर नाही, मग ते टोमॅटो केचप असते ते काय म्हणजे. पोमो बाळ म्हणजे तसच खातय.
तेच की केचपच की टोमॅटो केचपच.
हम्म हम्म.
त्याच्यासोबत खाल्लं तर छान लागते किंवा तसच जरी खाल्लं तर गरम गरम छानच लागतंय.
होय.
हम्म असं करतोय आम्ही. अ चिकनचा पण तसंच मसाला करतो.
चिकन आम्ही करताना काय करतोय माहितय? फक्त कांदा आणि टोमॅटोची प्युरी करूनच म्हणजे चिकनची गिरवी करतोय ते पण छान लागते.
पण छान लागते हो ते पण छान लागते. पण आमची मम्मी तशी करत्या कांदा टोमॅटोची भाजून ग्रेव करायची भा तेलात ते आणि नंतर खोबरे पण थोडस घालायचं. एकाच्या खोबऱ्याचा रस्तात घालक करायचं आणि. तवा ह्याची कांदा टोमॅटोची ग्रेव्ही ही सुकामध्ये घालयची.
असं करत का?
होय ते पण छान लागते.
हो. पाऊस येतोय त्यामुळं मच्छर पण भरपूर झाल्यात.
होय पाऊस नसल्यामुळं.
पाऊस नसल्यामुळं मध्ये नव्हते काहीच आणि आता भर भरपूर छोटे छोटे छोटे मच्छर आलेत, की तिला भरपूर चावा लागले ते फोड उठाय लागलेत तेचे.
होय मॉर्टेन लावत नाहीसा काय?
नाही बाळाच्या